बोला की.
हा कार्या अँप मधून बोलतोय.
हा, हा बोला, बोला.
हा आपण काय करता?
काय ओ हाऊस वाईफ आहे. आणि टीचर पण आहे मी. स्कूला मध्ये मुलांना शिकवायला वगैरे जातोय.
हो का टीचर आहे अरे वा छान, छान. अं -म्हणजे कोणत्या मुलांना शिकवता तुम्ही?
हा सिनियर केजीचा क्लास आहे माझ्याकडे. म्हणजे आमचं स्कूल आहे. प्ले ग्रुप पासून दहावीपर्यंत स्कूल आहे आमचं. स्कूलचं नाव आहे ऑलिम्पॅड अकॅडमी आहे इंग्लिश मिडियम आहे.
इंग्लिश मिडीयम आहे.
हा आणि एकदम सुंदर आहे, छान आहे. म्हणजे अ-असं ऑदर ऍक्टिव्हिटी वगैरे पण घेतोय‌. स्पर्धा परीक्षा वगैरे असतात.
कोणता पॅटर्न आहे तुमच्या?
अ सी बी एस सी पॅटर्न.
हा.
व्हय मला ना अहो जमत तुम्हाला शिकवाल म्हणजे तुम्ही कितवीपर्यंत मुलांना शिकवतो?
मी फक्त आता सिनियर केजीच्याच मुलांना शिकवते. कारण ते इंग्लिश ये ना मी पण आता ह्या वर्षीच ते इंग्लिश मिडियम जॉईन केले, मग मी म्हटलं अगोदर मी जरा एक वर्षी शिकून घेते. जरा इंग्लिश इम्प्रुव्ह वगैरे करते मग फर्ट क्लासला येते म्हणून सांगितलं.
हा हा.
हा. तुमचं झालं चहा पाणी वगैरे?
हो हो झालं झालं.
हा हा तुम्ही काय करता?
मी माझं इन्फ्लुएन्सर आहे मी.
हा.
अ फ्रिलान्सिंगच काम करतो.
हा.
आय टी प्रोजेक्ट वैगरे घेतो.
होय हा हा.
ट्रान्समिशनचं काम करतो.
हा हा प्रवीण टेके म्हणजे ते काही ते कार्डाचं काही सुरू केलंय तेच काय टेके? मग मग ते कार्डाच काय आहे? काय असतय कार्डच? जरा माहिती सांगत
कार्ड
कार्ड काढतो मी एसटीच आता एसटीच स्मार्ट कार्ड लागतो. ते काढतोय मी.
होय काय मग काय काय लागत डॉक्युमेंट्स वगैरे काय आहेत त्याच जरा सांगताय?
आधार कार्ड, मोबाईल नंबर, स्वतः व्यक्ती लागते आणि त्याची प्रोसेसिंग फी एक दोनशे रुपये आहे.
हा. अस आहे काय?
हो.
हम् हम् मग.
आधार कार्ड वर देत होते ना हाफ तिकिट एस टिला त्या आता एक ऑगस्ट पासून बंद होणार आहे. त्यासाठी शासनानं. एस टी महामंडळानं त्यासाठी एक स्मार्ट कार्ड काढलेलं आहे.
हा.
ते स्मार्ट कार्ड असेल. तरच तुम्हाला अर्ध तिकिटाची सवलत मिळणार आहे.
असं आहे होय आणि जर कार्ड नसेल तर मग?
कार्ड नसेल तर मग पूर्ण तिकिटाच पैसे द्याव लागणार.
मग हि मुदत किती तारखेपर्यंत आहे?
मुदत ती, आहे तसं कार्ड काढता येतं कधी पण पण, जे, तुम्ही एक ऑगस्ट पासून जर विदाउट कार्ड, ते एसटीत प्रवास केला तर, पूर्ण तिकीटाचे पैसे भराव लागणार.
हम्म हम्म असं आहे होय ते? मग आम्ही कधी यायला पाहिजे तुमच्याकडे कार्ड काढय कधी असताय तुम्ही?
हा माझा ते सहा ऑफिस असतयं. ऑफिस माझं आ आहे इथं. इचलकरंजीत तिथं येऊ शकता.
होय का? हा हा मग ते हे दुसरं काय म्हणतात ते? अ कसल्या योजनांचं वगैरे ते काय काय काढताय पॅन कार्ड वगैरे.
नाही नाही अजून तरी काही नाही मी. माझं पर्सनल काम- करतो आणि हे आत्ता घेतलय. माझ चाल आहे ते पण- चालू करेन मी थोड्या दिवसात.
होय काय? हा. हां. बर बर आणि काय?
वगैरे म तुमची?
आमची मुलं आहेत की हो. दोन मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. हां. स्कूलला गेल्यात ते? हो हो. एक छोटा आहे दोन वर्षाचा. आणि लहा - तो चौथीलाय.
तो तुमच्याच शाळेत-
नाही नाही. स्कूलला आहे तो. मी आत्ता इथे जॉईन झाले ना?
होय का? हां. हां.
अठरा वर्ष. तो आहे सरस्वतीला ए मालती माने विद्यालय. हां. मराठी मीडियम आहे ते. पाचवी पासून मग तिथं पुढं सेमी इंग्लिश आहे.
मराठी मीडियम आहे का?
हां.
मुलाला मराठी मिडीयमला घातला का?
अ ते मी पण अगोदर त्यालाच होती ना? सेमी इंग्लिश ला. त्याला अजून पाहा. अगोदर घातलेल ना त्या स्कूलला? तेव्हा ते स्कूल पण होतय एकदम छान वगैरे होतं. आत्ता पण आहे आता सगळं व्यवस्थित. म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा वगैरे घेतात तिथं.
आं.
फक्त इंग्लिशचच जरा प्रॉब्लेम आहे. बाकी काय आहे सगळं व्यवस्थित. मग घरात जरा घ्यायच आपण.
पुढं मुलांना इंग्लिशचच जास्त तर आहेच. सगळीकडे इंग्लिशच महत्वाचं आहे. तुम्ही कसं काय मुलग्याला मराठी मीडियमला-
होय. आहो ते जरा एक आमचा प्रॉब्लेमच झाला. पहिल्याच आधीच जरा एक- करताना करायला पाहिजे होत. आता ह्या वर्षी हे एवढं चौथीपर्यंत ठेवणार आहे. परत चेंज करणारच
पण त्याला एकदमच इंग्लिश मिडियम प्रॉब्लेम होणार नाही?
हां. घरात जरा घ्यायचं मग आता काय करायचं? काहीतरी ऍडजस्टमेंट करायलाच पाहिजे ना.
आणि त्याचा परफॉर्मन्स वर परिणाम होणार नाही का त्याचा?
नाही नाही नाही. आपण करून घ्यायच ओ घरात मग काय आता करायचं? मग त्याच्यासाठी उपाय आहे का काही तुमच्याकडे?
नाही त्याला आताच पासून मग त्यासाठी प्रेफर कराला पाहिजे. आ- -त्ता पासूनच त्याचं- इंग्लिश वर भर द्यायला - -ह्यजे जास्त. त्याला वाचता आलं पाहिजे इंग्लिश. त्याला आपण बोललेलं कळालं पण पाहिजे. कारण इंग्लिश मिडियम ला असं इंग्लिशमध्ये शिकवणार न ते.
हो. हो.
हा. त्याला तसं ते-
क्लास वगैरे तुम्हाला माहितीये का?
आता ऑनलाईन भरपूर क्लास आहेत. शाळेत वगैरे पण घेत असतील.
होय काय बघायला पाहिजे मग
बाहेर पण असतात ना क्लासेस
हम् हम् आणि तुम्हाला कशाची काय आवड का एवढच काम करताय दुसर काय
का काय हा मला तस आवडतय भरपूर फिरायला आवडत मला खायाला आवडत
मग काय बनवायला वगैर येतय का नाही मदत करताय का नाही मिसेस ला
जास्ती काय होत नाही कामाच्यामुळ
हा
कधीतरी आपल करतो तुम्हाला कस हो हलकसच काही तरी तुम्हाला काय काय आवडत
मला आवडते की गप्पा मारायला आवडतात फोन बघायला आवडतोय
हह
फिरायला काही मला आवडत नाही आधी पासून
फिरायला नाही आवडत
मी आहे अस
का कुठं जात नाही
लयशी नाही सगळे काय कधी दोनदा च जातोय आम्ही मे महिन्यात एकदा दिवाळी त एकदा
हो का
हम्म
अस कुठ जायायला आवडत की जे ते जसं प्रेक्षणीय स्थळ आवडत का धार्मिक स्थळ आवडतात का ऐतिहासिक
प्रेक्षणीय असल म्हणजे जिथ जास्त गर्दी नसेल निवांत असेल शांत असेल अशा ठिकाणी मला आवडते बघ मला अस जास्त गर्दी गर्दी वगैरे नाही आ ह
आता सगळीकडे च गर्दी असते
हम्म तेवढ करायच ऍड आता काय करायच तुमची मुल
हा आहे मला पण दोन मुल मुलगी एक मुलगा माझा पण मुलगा आता पाचवीला आहे आणि मुलगी लहान आहे
रिप्लेस करू लागलो
होय काय नाव ठेवले मुलीच मुलाच
याच नाव श्लोक आहे आणि मुलीच नाव भक्ती आहे हा हा हां
हम दमवतात काय मुलं
अ खूप जा ना काय तेवढच
आणि
अ बाकी आणि काय आहेत व्यवस्थित चालय सगळं.
हो हो आहे आहे. खूप दिवस झाल फोनच केला नाही तुम्ही.
होय कामाच.
हा ते एसटी काच कामाच जास्त.
हो जास्त लोड आहे आता कारण आता शेवट तारीख आलय ना लोक. अ खूप इिकडे या तिकडे या तिकडे. दिवसभर लोकांची वर्दळ चालस. नाही नाही लोक बोल जे त्यांना टायमिंग दिलेलं असत ना. त्यावेळी येतच असतो त्यामुळं अ
चालतेय आम्ही पण म पण बघते माझं पण चालायचं आहे.
हा हा चालेल की तुम्ही पण या. तुमच्या ओळखीच्याना पण सांगा.
हा हा चालतय शेजारी पाजारी पण विचारते आणि सांगते सगळ्या आमच्या गलीत नाहीच काढलेलं कोणी.
हा हा.
हम्म.
सांगा त्यांना माझा नंबर वगैरे द्या वाट तर.
हा हा तुम्ही म्हणजे असं बोर्ड वगैरे लावलेले आहेत ते कुठे.
हा आहेत गिरी माझ ऑफिस जवळ आहे.
हा.
दिल्लीत आहे आमच्या इथं तर मी स्टेटसला वगैरे पण ठेवतो.
बर बर चालेल चालेलल ह. मग मी सांगतेयकार कधी कारायचंय का तुम्हाला कॉल करेन परत.
चालेल चालेल नक्की करा काढून घेऊ आपण काही प्रॉब्लेम.
ात.
पंधरा दिव ते काढल्यानंतर एक पंधरा दिवसान.
काड येतयेत हा हा. ह मग स्वतः आम्ही यायलाच लागतय काय.
हो स्वतः बायोमेट्रिक होतं ना तिचं हा. स आला वहेररीफिकेशन.
ह हा मला काही असटलं नुसतं मग आधार कार्ड आणि पैसे कोणकडे दिले तर चालले असते ना.
नाही नाही स्वतः व्यक्ती यायलागत.
बरं बर चालेल चालेल मग कधी काय यायचं ते आम्ही तुम्हाला कॉल करून कळवतो.
चालेल चालेल.
मघितल्या आहेत माझ्या मैत्रणी पण त्यांना पण मितील.
ठीक आहे चा.
हा जा केव कायन.
हां.
धन्यवाद!